हॅलो.
कुठून बोलताय दादा.
हॅलो आवाज येतोय.
हा भाऊ एकदम चांगला आवाज येतो, एकदम चांगला आवाज तुमचा गोड आवाज ये डायरेक्ट. एकदम मिठ्या सारखं आवाज ये तुमचं.
हं
अ अ, ये ये क्या कर रहे हो. हे काय करता तुम्ही असं, असे गंदे विचार करता शिकवलेय का तुम्हाला.
अस इकडे कुठेही पळावं लागतं का, रस्त्यावर थांबा ना, गाडी भेटेल तुम्हाला. कुठ चाले ओ आता तुम्ही?
हॅलो!
हा बोला ना, दादा.
हा काय काम काय करतात तुम्ही?
नईग भाऊ थोडास म्हणजे पार्ट टाइम काम करतो, आणि सध्या म्हणजे स्टडीज चालू आहे माझी.
अभ्यास चालू आहे, काय अभ्यास?
काम करत असतात. आं अभ्यास का, मी का सेकंड इयर ला आहे भाऊ!
कोणत्या कोणत्या दुसऱ्या वर्षात हे खाय.
बी कॉम.
बी कॉम.
आणखी अजून काय? नाही.
काय?
मग काय चालूय म्हटलं, जेवण जेवण काय केलं हो दुपारी?
काय नाही, जेवण वगैरे काय आपलं तेच. पिठलं भाकर खाल्लं, अजून काय तुम्ही काय जेवण केलं होतं?
अहो मी तुम्हास डाळभट्टी खाल्ली होती, वरणभट्टी.
कुठ राहता तुम्ही म्हणजे प्रॉपर? हॅलो!
हा धुळ्याला राहतो आम्ही.
घर वगैरे कसं आहे तुमंच? आस मोठं आहे का? एकदम काही नाही एवढं छोट म्हणजे नॉर्मल.
दोन टालतोय, जास्त काही मोठा नाही घालचं.
हा आणि तुम्ही म्हणजे, काम वगैरे कुठे जात का? काहीच नाही?
काय?
लोकांशी बोलायचं काम हाय?
असं, काय पगार मग?
हा हा पगार बिगर काय नाही. म्हणून गेलो लोकांचे.
तुम्हाला फिराय वगैरेला आवडत का नाही जास्त?
हम्म, फिरायला आवडतं ना हो. काल तुम्हाला सांगू, काल आम्ही गेलो होत आमच्या इथं अ आमच्या गावाला विठ्ठल डॉक्युमेंट ची जत्रा भरली होती ना. तथं गेलो होत आम्ही.
असं आहे काय?
रात रात्री गेलो होत आम्ही, तुम्हाला सांगतो इकडनं. दीड किलोमीटर अशेन तर इकडन. पहिले सगळेजण महामित्राच्या हॉटेल बिटेला आवरली. मग तिकडंन आला तो आला, कपडे बिपडे त्यांनी बदले. त्यांच्या गाडीवर बसून गेलो तिकड गेलो. नंतर विठ्ठलचं दर्शन बिर्शन केलं, तिकडंन लगे आम्ही. अ.. ते ड्रॅयगन माहिती आहे का तुम्हाला.
हा.
हा, मग त्या ड्रॉयगन वर गेलोत सगळ्यात पहिले. तिकडं गेलो ड्रायगन वर एकदम, ड्रावयरच्या टोकांवर बसलो होतो लय मज्जा केली. मग वरच्या टप्प्यावर बसलो होतो पहिल्यांदाव. तर आ.. थोडा म्हणजे, फिरलो बिरलो नंतर आलो. खाली आलो तर आम्हाला अजून एक मित्र दिसला, तर त्या तेच्यासोबत आम्ही. ब्रेक डान्स वर बसलो, तर ब्रेक डान्स वर बसला गेल्या नंत तर ब्रेक डान्स. आला नंतर अजून एक असं, गोल गोल चक्री सारख तरी फिराय सारखं होतं.
हम्म.
तेळ तिकडं बसलो हे झालं. त्यानंतर अजून इकडे गेलो होतो, ब्रेक डान्स झाला. त्यानंतर गोलगोल चकरी झाली, नंतर अजून एकदा ड्रायगन वर गेलो. ड्रायगन वर गेलो. ड्रायगन वर झालं अजून एकदा ड्रायगन फिरलो, नंतर गोलपालखी येते नाही का. ती मोठी गोल पालखी येते बघा.
हम्म हम्म.
हा मग तिच्यावर बसलो होतो. इथे चार वर बसलो नंतर अजून. बाहेर काल कसा उपास होता, सकाळून साबुदानी बिबुदाने खाले होते. थोडाफार अजून, खाल्ला पिल्ला थोडं फार फराळ बिराळ केला. अजून थोडं फार फिरलो. नंतर अजून, शेवट शेवट आम्हांला फिरत फारत आकरा वाजून गेले होते. तर शेवटचे म्हणजे एकदम शेवटचं ये होतं. पोलिस बिलंसानी थोडा पार विषय करून टाकला होता. ते म्हणे, की आता अकरा वाजून गेलेलेय ना साडेदहा पर्यंत परमिशन होती, तर आता काही होणार नाही. मग ते म्हणे शेवटचं तिकीट आहे, बसून घ्या बसून घ्या म्हणलो. शेवटच शेवटी अजून एकदा, ड्रायगन ला गेल होतो मग ड्रॅगनला. फिरून बिरून चण आलो. तर अजून, म्हणजे साडे अकरा वाजून गेलते, आम्हाला घरी येत येत मगं. तरी बी तुम्हाला सांगतो, अकरा वाजेशी तिकडं. लईच नंतर तिकडन अजून, फिरलो बिरलो झालं नंतर बी. नंतर अजून मगं. घरी आलो घरी. येऊ चन थोडं पाणी बिणी पिलं, रिकाम झालो मग. झोपलो होतो रात्री, फुल डायरेक्ट. नाही माझ्या मारत नाही, मी चार पाच पाच जण होतो. पुरे व्य पुरी बेंकार आणि जोराजोराने.
हा बेकार मजा केली म्हणजे रात्री तुम्ही.
हो लईच एका जणाला विचारल होत. तो म्हणे नाही म्हणे नाही येऊ शकत. जाऊया आपण जाऊया, नंतर पुढे जाऊन मी होता एक पोरं.
हा अस आहे का
हा आपण तरी जाऊन मग आपण गेल आम्ही गेलो आमचं बी म्हणजे नाहीया नाही या होतो. तर मग मित्र म्हणे आपण रात्री जाऊत. म ठीक आहे चल रात्री जाऊ. त्यांच्यामुळे रात्री शिफ्ट गेल तर नंतर त्याची हॉटेल बीटेल त्यानी मालबिल भरला. म्हणजे नाही हा नाही हा नाही हा म्हणलं चल जाऊ. म्हणुन गाडी काढली काल गेलो होतो. हम्
गेले होते म्हणजे शेवटी.
शेवट गेलो होतो, पण लय मजा पण मारली होती बॉस.
एक नंबर चांगलं.
तुम्ही गेल होते का फिरायला?
नाही आम्ही कुठेच नाही गेलोत.
कालची आयडी वैगेरे काढली.
फ्री फायर ची आयडी का नो बो पी वायटी सात लेब
काय अजून किती जण म्हणजे मारलाय कधी?
हा बुया बिया लय मारल्या आम्ही.
किती दिवस स्ट्राईक ठेवलेले तुम्ही?
मी बी आर का सी एस एस.
आ बि आर मध्ये काहीतरी चार ची घेतली असन. क्लॅशकाॅड मध्ये तेवीस का सत्तावीस वाटतं.
झोपलेऱे तुंम्ही तर डाऱ्या.
हा ते माहितीये आम्हाला काय नवीन सांगात.
काही नवीन सांगू काही नाही मा सोबत घेऊन जाय एक दोन वर्षच तुम्हाला कस आवलं-
हा ठीक आहे आयडी टाका तुमची. चालू चालूतुमची
त्यात दुसरं कोण देणार नाही. लाग
हा तसं आहे का? हॅलो पल्सर मॉडल आहे. काय?
कोणती पल्सर? हॅलो!
हा बोला ना दादा.
आवाज नीट नाहीय येतय तुमचा वाला.
आता येतोय का?
हा हा बॅग माग बॅगग्रांड म्युझिक येऊ राहील.
हा मग तुमच्या घरी म्हणजे, कोण कोण राहत कुठं? कुठं?
तर माझी आई, वडील, बहीण, आजी. राहतात.
आस हाय.
पाच जण आहेत आम्ही.
काय घरचे लोक काय काम वगैरे करत? काय पप्पा मम्मी आणि मोठा हो.
हा. माझ्या इकडे शेती आमच्या घरी, तर आम्हा वडील तेच संभाळता शेती संभाळतात.
हम्म तुम्ही पण काही काम वगैरे करतात का?
हा. नियम काही नाही तुम्हाला.
हम्.
फक्त फिरायचं आवडतं, म्हणून फिरतात आणि इकडं तिकडं तिकडे.
थोडं काम वगैरे पण करत जा ना. घरास नाही जातात का?
आपला खेळा खुळयची उमर हे. मजा मारायची वेळ आहे ये मग मजा मारायची.
असं आहे का? काय वय आहे तुमचं?
माझ अठरा.
हम्म चांगलं हे.
हॅलो!
हा.
मजा माराची वय म्हणून, मजा माराची सध्या कारण की लग्न झाल्यावर कोण विचारणार आहे. काय हे काय नाही, ऐकवीस वय ऐकवीस वय पर्यंत मजा मारायची नंतर. एखाद नोकरी तेब अव पुढं जे होईल, ते होईन आता माफ फिरून घ्यायचं. फिरताय येत नाही काय करू?
हा बरोबर आहे, दादा तुमच पण.
नंतर कोणी विचारणार नाही, ये कि काय केलं आणि काय नाही. मित्र पण नाही राहणार मित्र पण त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये राहतील. तिला काय हाय हा टाईम. फिरायचं इकंत तेव आठवणी नाही ब होतो बोल एवढी मजा मारत . भले काहीही करायचं. ते सांगा नाही गेलेला वेळ कली वापस येत नाही असा विषय राहतो तो. आहे जर तर मारा ना मज्जा, कोणाचा काय हाय परत एवढा. पैसे नाही येत.
. एक नंबर भाऊ, तुम्ही मला मोटिवेशन दिलं, डायरेक्ट एक नंबर धन्यवाद.
भेटूया नंतर बोलू या नंतर.
हा मी काय म्हणतोय तुमच्याशी म्हणजे. बोलून चांगला वाटला आम्हाला.
हा मला पण चांगलं वाटल, संघ धन्यवाद.